आवाज येतोय तुम्हाला?
होय येतो येतोय, हा बोला-बोला.
काय झालं का? चहा पाणी वगैरे. हॅलो. हा चहा वगैरे झाला की नई म्हटलं?
काय बोलताय, ऐकायला येत नाही मला.
हॅलो.
हा बोला. हा आता येतोय, आता येतोय बोला- बोला.
चहा वगैरे झाला का तुमचा पिऊन?
नाही- नाही व्हायचाय-व्हायचाय, व्हायचय अजून नाही केले. थोडा आम्ही उशिराच घेतो, सहा वाजता त्याच्या एवढं लवकर नाही, हा एवढं लवकर नाही पित.
कसं ते आता पावसाचं वातावरण हे ना, मग म्हंटलं चहा वगैरे झाला असेल लवकर.
आणि आज आमच्याकडे पावसाने आराम घेतलाय.
अच्छा. इकडे भरपूर पाऊस चालू आहे. हो, हो. कालची पण एकादशी अशीच झाली. हां. नाही मी- मी तेच म्हटलं मग काय, उपवास होता की नाही तुमचा काल?
अ नाही-नाही-नाही. मी नाही केला, थोडी जरा तब्येत बरी नव्ह ती ना म्हणून म नाही केला जरा उपवास.
ए पंढरपूरला जाऊन आले की नाही मग? मग- मग उपवास असतो की, पूर्ण घरात उपवास होता.
होव का? ओके म आज सोडला असेल ना उपवास तुम्ही?
हो मग, उपवास वगैरे झाला सोडून.
थ का. नाही मी करते पण कसं त्याय तबेत थोडी बरी नव्हती ना, त्याच्यामुळे मग नाही केला विकनेस पणा आला, त्याच्यामुळ म मी नाही केला मग असं.
पंढरपूर ला जाऊन आले, की नाही मग?
पंढरपूर नाही. असून एकदाही नाही गेले मी, नाही. तुम्ही गेला होतात की नाही?
हां, असं जाऊन आलो पण वारीला वगैरे नाही गेले.
नाही हा, नाही आत्ताच्या टाईमाला आना तसे पॉसिओ, खूप गर्दी असते ना तिकडे.
हो खूप प्रमाणात गर्दी असते, अ दुमधुमलेलीच असते पंढरी. तुम्ही अजून बघितलेलेच नाही का, पंढरपूरला गेल्याच नाही का कधी.
नाही नाही त्या साईडला मी गेलीच नाही अजून तिकडे. म्हणजे जानच काय झालं नाही तिकडे त्या साईडला असं. हम्म हम्म
हम्म
तेच तेच बाकी काय म्हणताय?
काही नाही एकदम व्यवस्थित आहे. म्हटलं चला फोन करू काही नाही म तेच म्हटलं काही विठ्ठला विषयी काही माहिती श्रीकृष्णा विषयी काही माहिती तुम्हाला? ह् आता श्रीकृष्णांना तर सहस्र बायका होतात सगळ्यांनाच माहिती येत या गोष्टी.
हो हो हो हो माहिती आहे हो.
त्याच्यामध्ये सगळ्यांत आवडीची बायको सत्यभामा.
सत्यभामा हो, हम्म हम्म हम्म हम्म
सत्यभामाला वाटायचं सगळ्यांचं प्रेम तर श्रीकृष्ण तर सगळ्यांवरच होतं.
होत हो हो
पण सत्यभामाला स्वतःला तिचा खूप अहंकार होता.
हम् हम
म्हणजे द्वापारंयुगामध्ये जेव्हा द्वारका सोन्याने अशी छान चमकत होती छान राज्या चाललं होत ना त्यावेेळेस श्रीकृष्ण मस्त एवढ्या बायकांबरोबर त्या राण्यांबरोबर, छान राहत होते त्यावेळी, पण त्यांच्यात सत्यभामा ला असं वाटायचं की मी ह्या सगळ्या राणींपेक्षा वेगळी आहे.
ह्म्म ह्म्म
कारण ती हुशार तेजस्वी दिसायला, सुंदर आणि स्वाभिमान म्हणजे, थोडक्यात सांगायचं म्हणजे तिला अहंकार झाला होता.
झाला होता बरोबर.
कि श्रीकृष्ण फक्त मलाच जास्त जीव लावतात. मी खूप देखनीये म्हणजे ती अधिकार थोडक्यात म्हणजे अध दाखवण्याचत की माझ्यासारखं प्रेम श्रीकृष्ण. मी कृष्णा जेवढं प्रेम करते तेवढी कोणतीच राणी करत नाही. असं तिला स्वतःला पण वाटायला लागलंय होत. आणि तिला स्वतःला असं वाटयच की श्री कृष्ण सगळ्यात जास्त वेळ माझ्याशी हे करतात ब
हम्म
वेळ मला देतात, असं तिला खूप अभिमान होता. सत्यभामा ही खरं यादव कुळात होती. कुळात जन्मलेली होती. राजा सतराजीत होताना.
हम्म
त्याची मुलगी होती. यादव कुळातला सतराज जो होता त्याची मुलगी होती ती खरोखर सुंदर होती, स्वभाव पण तिचा एकदम तेजस्वी होता.
हां हां हां हां
अ आणि तिला त्याच्यामुळे ते गर्व झाला होता की माझ्यासारखं कोणीच नाही म्हणून माझ्यासारखं प्रेम कोणीच करत नाही तिला अभिमान झाला होता आणि तिच्या वडिलांजवळ म्हणजे राजा सतराजीत सत्राजित जो होता ना त्यांच्या जवळ एक दिव्यमणी होता सैमंथक मणी म्हणून होता तो सैमंथक मनी हा साक्षात सूर्यदेवांनी त्या राजांना दिला होता आणि त्या मणीची अशी एक हे होती
हू
अ ते रोज हे ना तो मणी रोज सोनं देत होता दिव्यमणी होता दिव्य मनी
हो हो
आणि जो होता ना सतरा सतराजीत राजा त्याच्या तो मणी सूर्यदेवानी दिला होता आणि त्याच ते तो मी राज्य रक्षण करायला आणि रोज थोड सोनं तो देत असायचा मग एक दिवस श्रीकृष्णानि अ सतराजांना सांगितलं की तो दिव्यमनी मला द्या बुवा द्वारकेच्या रक्षण करण्यासाठी हवंय मला तर सत्यराज्यत डायरेक्ट नाय बोलले की नाही म्हणे मी तुम्हाला नाही देणार मला माहित होत म्हणे तुम्ही एक दिवस तो हा म्हणी मागेल पण मी कधीच देणार नाही म्हणे मग मी माझा जीवात जीव आहे तोपर्यंत मी त्याचं रक्षण करेल कारण त्याचा दूर उपयोग नको व्हायला बुवा असं
बरोबर हा
त्यांना नकार दिला त्यांनी म त्यांनी काय केलं तर ते मामाचा जो मु भाऊ होता ना
हू
त्याच नाव होतं काय होतं बरं अ प्रेमशेन म्हणून हा
हां
त्याच्याकडे दिला ना त्याने काय केलं तर जंगलात घेऊन गेल
बीन ओके
जंगलात घेऊन गेल्यानंतरन
हू
जंगलामध्ये सिंह होता सिंहाने काय केलं त्याला अ मारलं मग तो मणी पडला सिंहाला त्याने मारून टाकलं तो मणी तिथच होता पण त्यात त्या साईडनी तीकडनं लगे जामवंत आलं म्हणजे बघा जामवंत आला म्हणजे जामंताने सिंहाला मारलं म जामंतानि तो काय केलं तो मनी घेतला आणि तो त्याच्या जवळच ठेवला आणि म श्रीकृष्णावर आरोप केला कोणी सतराजीतनी अ म्हणजे सत्यभामाच्या वडिलांनी आरोप केला की तुम्हीच तो माझा मनी चोरलाय म्हणून म एवढा मोठा आरोप श्रीकृष्णावर लावणं म्हणजे म जोक नाही ना म ते श्रीकृष्णांनी स्वतः अस ठरवलं की नाय मी स्वतः जंगलात जाणार मी बघणार की कोणी घेतलाय म ज्यावेळेस त्यांनी तिथं गुफा होती म त्या गुफेमध्ये गेला तिथं होते जामवंत
हू हू हू
जामंतन त्यांचं भयान युद्ध झालं त्या म्हणीसाठी असं, अठ्ठावीस दिवस श्रीकृष्ण आणि जामंतांच युद्ध चाललं म शेवट जामंतांना, ते हळूहळू समजलं की हे तर साक्षात माझे रामच आहे बा, राम म्हणजे विष्णूंचाच भगवानाचा अवतार हाय. मग ते नतमस्तक झाले त्यांना खूप रडू आलं म त्यांनी ते तो मणी,
हम्म
अ समंथक मणी नाव होतं त्याच तो मणी त्यांनी श्रीकृष्णांच्या हात हातात दिला आणि त्यांची मुलगी जामवंताच जामवंताची मुलगी जामवती, तिचा पण विवाह त्यांनी श्रीकृष्णाबरोबर लावून दिला आणि म हे, श्रीकृष्ण तो मनी आणि जामवतीला घेऊन द्वारकेत आले म द्वार के मध्ये त्यांनी तो मणी दिला.
हम्म
राजा श्रीकृष्णांवर असा आरोप केला. की तुम्हीच घेतला असेल म्हणून मग त्यांनी त्यांची क्षमा मागितली की मला माफ करा मी तुमच्यावर अ असं हे केल आरोप केला तर आज पासून हा मनी तुमच्या जवळ ठेवा म्हणे आणि मा झ्या मुलीचा पण विवाह मी तुमच्या बरोबर हे करतो मग ती विवाह वगैरे झाला मग, पटराणी झाली ती मग त्याच्यामुळे तिला तर अजूनच स्वाभिमान झाला सत्यभामाला, का माझ्यासारखी श्रेष्ठ कोणी नाही असं पण मग एक होत. एवढ्या राज्यामध्ये, अजून एक राणी होती ती होती रुक्मिणी आणि रुक्मिणीच, स्वभाव अतिशय शांत होता सोज्वळ होता. खूप प्रेमळ होता अहंकार नव्हता कसलाच म्हणजे तिचं फ ते एकच ध्येय होतं फक्त श्रीकृष्णाला जीव लावणं प्रेम करणं म्हणजे स्वार्थ नाही. काहीच नाही ना तिच्या जवळ धन होत ना दौलत होती फक्त निस्वार्थ-‍- पण ती श्रीकृष्णाची सेवा करत होती आणि श्रीकृष्णांना सगळ्यात जास्त ती आवडायची.
हम ह हं
कोण आहं रुक्मिण म,
हा
एक दिवस का म ते सत्यभामाला ते खूप जल्लस व्हायचं. का सतत ते माझ्यापेक्षा रुक्मिणीला जास्त, जास्त वेळ देतात तीच्यारोबर जास्त राहतात श्रीकृष्णाच्या तोंडात पण नेहमी रुक्मिणी वि तेच असत बो मग तिला ते थोडस हे वाटत टायला लागलं मग ती एक दिवस अशी तिच्या महलात बसली ‍. मग नारद मुनी आले मग नारद मुनींचं काम तर सगळ्यांनाच माहितीये. म नारद मुनीनी सांगितलं की म्हणे, रुक्मिणी म्हणते की श्रीकृष्ण सगळ्यात जास्त जीव मला लावतात. मला वेळ देतात मग ते सत्यभामाला खटकलं मग म्हणे याच्यावर काय उपाय करायचं, तर म्हणे श्री बघू म्हणे कोणाच जास्त प्रेम आहं तर आपण तराजू मध्ये मोजून बघू म्हणे. असं म त्यावेेळेस एक मोठ ठा विशाल तराजू आणला त्यांनी आणि आ एका तराजूच्या पारड्यामध्ये श्रीकृष्णाला बसवलं. आणि एका पारड्यामध्ये सोनं टाकत राहिली सत्यभामा आता सत्यभामाला कि किती केल तर अहंकारच झालेला होता म सत्यभामाणे, जेवढे पण तिच्याकडे सोनं नाणं काय असेल तिने सगळं एका पारड्यात ठेवलं. आणि एका पारडामध्ये श्री कृष्ण होते पण ते पारड थोडंही हालंल नाही थोडं पण नाही मग तीने अंगावरचे हातातले कडे पाया. काय जे असेल ते सगळ तिनि सगळं त्याच्यामध्ये ठेवलं आणि पारड्यामध्ये तरी ते पारड हल्लं नाही मग तिला खूप वाईट वाटलं. मी की एवढी संपत्ती ठेवून सुद्धा कारण ती एवढी राजा. चि मुलगी होती तिच्याकडे भरपूर. पैसा श्रीमंती होती माणिक मोती सगळं होत. मग ते पारड हल्लंच नाही तिचं.
हम्म
मग तिला ते वाईट वाटलं नंतर मग रुक्मिणी आली. मग ते पारड खाली केलं तिने जे सोननान म तिने काय केलं एक साधं तुळशी पत्र घेतलं.
हं.
आणि डोळे मिटून फक्त श्रीकृष्णाचं नाव घेतलं. निःस्वार्थपणे हिला कसा अहंकार झालेला होता ना आणि श्रीकृष्णाला माहितच होतं. तर अहंकार आहे तिथे देवाचं देव तिथं नसतोच हे तर आताही तेच आहे बरोबर आहे. की नाही म्हणजे माणसाला पैशाचा गर्व आला. का माणूस माणसाला विसरत तस नाती गोती पण विसरत. श्रीकृष्णाला ते माहित होत मग. तिने फक्त तेवढं ठेवलं आणि पारड लगेच वरती झालं. मग तिला कळून चुकलं की फक्त. पैसा आडकाच हा नसतो त्याग पण महत्त्वाचा असतो. म्हणजे दुसऱ्यांविषयी प्रेम पण असणं किती महत्वाचं असं म ती रडायला लागते मग ति श्री कृष्णाला म्हणते. की मी आतापर्यंत तुम्हाला जे जीव लावलं जे प्रेम केलं ते खोटं होतं का मग ते सांगतात. की नाही तुझं प्रेम बरोबर होतं फक्त त्या प्रेमामध्ये अहंकार होता. तो जो अहंकार तो मिटवला तर तू सुद्धा एकदम निस्वार्थपणे. प्रेम केलेलं आहे म्हणे फक्त तू तुझा मात्र तो काढून टाक.
टाक मग हा हा हा.
असा प्रकारे म्हणजे अहंकार नकोय माणसाला थोडक्यात सांगायचं म्हणजे देवाला नाही चु चूकलं तर आपल्या सारख्याला तर नाहीच नाही नकोच हे.
नाही छान गोष्ट सांगितलीत मला म्हणजे मला मी कधी ऐकली नव्हते. म्हणजे आई वाचनात पण नव्हती आली.
अच्छ नाही नाही असंच भगवद्गीतेमध्ये एक किंवा पुस्तकांमध्ये बरच आहे ते ऐकत राहावं. आणि छान माहिती पण मिळाली पाहिजे आपल्याला पण समजलं पाहिजे आपण फक्त आहे एवढं आहे. तेवढं एवढंच माहिती आहे आपल्याला
आपल्याला नाही खरंच आहे चालेल चालेल ठीक आहे ठीक ओके. हो हो चालेल ओके बाय.